हा येतोय येतोय
म्हटलं का तुम्ही दुसरा कॉल रिसीव्ह केला माझात जाईल म्हटला आत
आज तरी पण त्यांचं पण ते करताय तर त्यांना सांगाय पाहिजे पण त्यांना मला ते व्हॉट्सअपवर जाता येत नाही याच्यावर बोलत असलं की
हा का नाही मग एकाच जणाला सांगून ठेवलेलं राहिलं का मग दुसऱ्याचा पिकअप चा असाच प्रॉब्लेम होतो मग
हा आता त्यांनी अगोदर केला तर ते तुमचा फोन आला तुमच हे केलं तर आता त्यांनी केला परत फोन
हम
द आ आता त्यांना बरं जाऊन द्या असून द्या बोल
करायला पा करायला पाहिजे कॉल कार्यावर नको करायला पाहिजे नाही तर मग त्यांचा वेस्ट जाईल कॉल
नाही ओ जा वॉट्सअपला झालं त्यांच पण ते आता तुम्ही हम्म करतील कड आता परत हा तेच आहे नाही ना झाले अजून चाललेत अजून करायच
हम्म झालंय जेवण हॅलो,
हा बोला ना,
झाली जेवणं.
हो जे जेवण तयार झालं जेवायचं आहे बाकी अजून.
अरे बापरे! बराच उशिरा जेवन करत का तुम्ही.
हा, आईकडे असच असतेय. अ हा आमच्याकडे नाही नाही वेगळ. इकडं ह म इकडेच आहे माझ्या घरी पण आमच्याकडें उशरा जेवतात सर्व.
नाश्ता वगैरे होत असेल ना सकाळी.
हा, नाश्ता असतो सकाळी अजही. एकदम तुम तुम्ही जेवण झालं तुमचं?
ह मग आता पोरं येण्याची वेळ झालेली म्हणून पटापट आवरून बसावं लागतं मग त्यांना वेळ देता येत नाही. असाय परत मग काय? पॅरेंट्स मिटिंग राहिली मिटिंग ला जावं लागतं आज. आणि इकडे पाऊस चालू झाला आमच्याकडे परत.
झाला का चालू बरं. आमच्याकडे नाही आज नाही सकाळी थोडा पडल्यागत झाला पण असं एवढं नाही. आता ऊनच पडलेलं आहे इ जा. यायला पाहिजेल पाऊस हम्म! ह ना. हा, बर आहे तुम्ही ते ईडलिंबूचा लोनचं करता काय तई?
कशाचं?
. ईडलिंबू ईडलिंबू लिंबू असलं मोठं असं ते.
आ, ''हां ''हां''
हे जाड मोठं लिंबू असतं बघा.
''हां'' हां ''हां'' हां'' त्याचं काय?
लोणचं लोणचं बनवतं का?
लोणचं हा हा हा, माझे सासूबाई बनवतात ते लोणचं.
हो का?
हो बनवतात बनवतात तुम्ही पण करता का?
नाही मी आणलेलं आहे हो म्हण तुमच्याकडे काय कस पद्धत आहे म्हणलं विचारावी.
केवढा केवढा झाड येतो मोठा लिंबू येतो तो त्या लिंबू ने करता का? का, म आपले मीडियम साईजची लिंबूंचं करत माझ्या सासूबाई.
नाही मोठं असत आपलं पेरोगत असतं मोठं.
नाही नाही त्याच नाही केलेलं कधी मी म्हणजे कधी खाल्लेलं पण नाही त्याच पण माझ्या सा''--'' सासुबाई छोट्या लिंबूं च करता लिं लोणचं.
हो का,
छोट्या लिंबूंचं हा, छोट्या लिंबू आपले मीडियम साईज वापरतो ना. ते कट करून त्याच्यामध्ये आ ए. किलो जर लिंबू असतील तर अर्धा किलो साखर टाकून भिजवून ठेवायचे असतात ते.
हो का, गोड करता का?
हो गोड लिंबूच लोणच आणि त्याच्यात नाही गोड मध्ये मसाला पण टाकायचा. जर आपल्याला एक किलोच लिंबू असेल अर्धा किलो जर साखर टाकली तर त्याच्यामध्ये अर्धी वाटी. मसाला टाकला तरी चालेल अर्धी वाटीला कमी.
हो का, मग ते आंबड ग आंबड गोड लागणार.
आंबट, गोड, तिखट. थोड मिक्स लागत ते हा हम् मिक्स लागत. हो वर्षभर राहत ते.
तुम्ही पाकातल केल तर पाकातल म्हणजे गॅसवर उप उकळून उकळून केल पा म्हणजे साखर वितळत नाही तोपर्यंत केला तरी चालत. नाही तर मग उन्हाच केल तर उन्हाचही टिकत भरपूर दिवस. उन्हाच म्हणजे साखर टाकून ठेवून द्यायच बि
हा हा.
आणि उन्हात वाळवायच जोपर्यंत साखळ वितरत नाही ना तोपर्यंत उन्हातच वाळवत राहायच. ह मग ते एकदाची साखरपण वितळी का मगच बरणित भरायच अस.
म्हणजे त्याला उन्हाळा उन्हाळ्यात उन्हाळ्यात करायला पाहिजे.
हा ते उन्हाळ्यात करायच आणि जर साखरीच नस याच नसेल करायच तुम्हाला. अ उन्हाच नसेल करायच तर मग. गॅसवर उकळवायच साखर जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत. जोपर्यंत ती साल पण मऊ आणि तोपर्यंत शिजवत राहायच लोण. साल आहो वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लोनच राहत ते.
आ
दोन वर्ष लोनच राहतात ते. हो माझ्या सासूबाईणी असता दोन वर्ष झाल्ये असतील.
मग ते फ्रीज मध्ये ठेवता का बाहेरच ठेवता.
नाही बाहेरच बाहेरच आपल्या नॉर्मल लोनच्या सारखच.
हो का मग बर ये पण त्याला. जर ज हात बीतला काण्याचा येईल अस पाण्या बिण्याच.
कंटिन्यू काढून ठेवायच आणि एका साईड ला आपण जस कैरी. च लोणच कस एका साइड ला काढून घेतो आणि बाकी ठेवून देतो तस. वापरायला काढून घ्यायच आणि बाकी जस तस ठेवून द्यायच बांधून.
हम्म. बर ते ना आम्हाला ते जाड लिंबाच करायच होत ते. तेच मोठ असत ते तस पण ते म्हणजे एवढा दिवस नाही टिकत.
काहीतरी गदडलिंबू का काय म्हणतात त्याला. असच काहीतरी हाय इड लिंबू हम्म. ई इडलिंबूचा. तो पाहिलेला ना प मी संत्र्यासारखाच येतो तो वाटता ना.
हा तस येतो संत्र्यागतच येतो. त्याच ते काही ते आठ दिवसच टिकत जास्त नाही टिकत ते.
हो का.
म्हणजे हा हा म्हणजे ते. आम्ही अस ते उकडून घेऊन चिरून तयार असत. अस मसाला टाकतो सगळा लाल तिखट मिर्या मीठ बिट टाकायच कोण कोण कांदा पण टाकत कांदा टाकून परतायच ते. अस पण आता आपण बोलतय तर मला वेगवेगळ्या भागात जरा वेगळवेगळळे काय असल तर समजेल ना तस बनवायला म्हणून विचारलं होत. अच्छा लोणच्याचे प्रकार कोणते कोणते करता काय असे तर तुम्ही बणवतच नाही सासुबाईच करता
सासूबाईला मदत कोण करेल मीच करेल दोघ मिळूनच चालत. त्यांना काय करायचं भांडे तर आपल्याला आवरायचे एवढं काय तर आत लोनच कैरीच करतो आम्ही तुम्हाला सांगू अ मिरचीच करतो आवळ्याचं करतो अ लसूणचं करतो.
नुसत्या लसूणच कसं करता.
नुसत्या लसूच नुसतं लसून सलून घ्यायचं चांगला निख बोलायचा आणि त्यांच्यामध्ये आपला लाल तिखठाची म्हणजे ठिसली मिरची राहतेे ना
हम्म ती लाल लाल मिरची द्यायची ठेचून
लाल मिरची लाल मिरचीचा आपण भरडले जाड भरडलेली राहती बघा झाडसर भरडलेली लाल मिरची राहते ना बियांसकट तशी मिरची त्या लोणच्यामध्ये त्यांच्यामध्ये टाकायची त्यामध्ये लसूण मध्ये लसूण मध्ये टाकल्यानंतर आप ला जिर मोहरी काय ते फोडणी देऊन त्यांच्यावर टाकायचं आणि मीठ वगैरे टाकून द्यायचं
वरूनच वरून टाकायचं का तेलातच लसूण बिसून टाकायचं
तेलातच तेलात लसूण तेलात नाही लसूण मोकळा ठेवायचा कच्चा लसूण ठेवायचा लसूण नाही शिजवायंचा वरून फोडणी द्यायची हा वरून फोनणी द्यायची हम्म आपण जसं कैरीला वरून फोडणी देतो ना कैरीला जशी वरून फोडणी देतो ना अ तशी तशी ती लसून ला पण वरून फोडणी द्यायची
लाल तिखट आणि म मीठ जिर
हळद जिर थोडीशी मोरी टाकायची हे तडक्याला वापरायचं ह थोडसं करून बघायचं
हे कोणत्या भागाकडे करतात म्हणजे तुम्ही कोणत्या भागात आहेत नाशिक
आम्ही आम्ही नाशिकामध्येच राहतो आम्ही बागलाकडेचे पण आम्ही नाशिकमध्येच राहतो
अच्छा
मी प्रॉपर माझं माहेर खानदेशकडच आहे बागलांमध्ये मला दिलंय राहतो आम्ही नाशिकला
हा म्हणजे हे बा तिकुडची तुमच्या तिकुडची रेसिपी
नाही नाही हे माझ्या सासूबाई करत राहित काहीतरी इकडेच करतात तिकडे कधी नाही असं
हो का अच्छा हा तेच म्हण म्हणजे कुठले कुठल्या गावाची रेसिपी असं मला फक्त कुठल्या भागातले हा अच्छा हा बरं आहे मग ते चांगलं नाही वेगळं जरा आहे लसणाचं बघायला पाहिजे
लसणाची मिरचीचीच पण लोंणच येत आप
असं पण लसूण कस जास्त खायला आम्हणाला आवडतो म्हणजे असं लोणच जरा टाकून खायला घेतलं तर काय हरकत
न खूप छान लोणचं मुरून राहतं ते थोडसच करून बघायचं आधी छान झालं मग करायचं जास्तीच
हा तेच की म्हणजे असं लसणाची आपण चटणी करतोस की पण ते मग ते लसणाची लसणाची चटणी एवजी हे जरा लोणच्याच थोडस हम्म.
जर तुम्हाला मोठाच लसूण मिळाल तर ठेचून करायचं म्हणजे लसूून बी लवकर मुरेल तो मोठ्या लसूण मध्ये पर्यंत लवकर मुरणार नाही. थोडा ठचून घ्यायच लसूण हा हा मग त्याच्यावर वरून तडका द्यायचा. थोड वेळ तसच पडू द्यायच घडच पडू द्यायचं थंड हो त आणि त्याच्यानंतर काचे हवा बंद बरनीमध्ये भरायचं पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही. कमीत कमी आठ पंधरा दिवस कसेही खाऊ शकतात तुम्ही टिकलं तर खूप दिवस टिकेल ते तुम्ही जर व्यवस्थित वापर केला तर अस हा कशाला पाण्याचा हात लावला म्हणजे कोणतीही वस्त तू खराब होतेच.
खराब होता ते ते ते बर आहे लसणाची रेसिपी मला जरा वेगळी वाटली ती,
हम छान लागते तुम्ही वाटलंस युट्युब ला टाकून बघायच बर का तई युट्यूबला टाकून बघायचं पूर्ण रेसिपी जर व्यवस्थित क्लिअर करायचीच असेल ना तर एकदा टाकून बघायचं.
हा हो ते पण आहेच युट्युब वर पण आहे, वेगवेगळ्या भेटतात आणखी
च ना म्हणजे मग आपण टाकू शकतो ना की हे कसं करायचं वेगळ काहीतरी एक्स्पेरिमेंट करतायेत ना मग असं.
हो ते पण आहेच की वेगळं करून टाकतो ते, आता हे यू ट्यूब वरच बगणार हाय पण ते आता म्हणलं आता विचारावं तुम्हाला असं माहित तर तुम्ही सांगाल तोंडी पण असं लगेच लक्षात येते ना मग थोडं, बघसं तोपर्यंत बघत बसस तोपर्यंत. असं नाही तर आम्ही आमच्याच पद्धतीने थोडंफार करणार.
हा मग नाही आपल्याला दोन गोष्टी एक्स प्रेन मिळाल्यानंतर आपण काहीतरी बदल करतोच ना कोणत्याही गोष्टीमध्ये कधीतरी आपल्या वस्तू टिकत पण नाही कधीतरी कोणीतरी काही सांगितलं तर टिकून पण जातात असं करायला काही हरकत राहत नाही ना. आणि मोठ्या माणसांचा एक्सपरिमेंट घेतल्यानंतर ते शंभर टक्के ती वस्तू टिकतेच. अनुभव राहतो ना त्यांचा तुमचा अनुभवच असेल ना.
हो हो आणि हा हा
ह चार,